हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा जेवले का?
बरेच का?
आई वरडू न का कॉल जोडलाय.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅल.
हॅलो जवर
हा. हो जेवली किती जेवली या.
होय होय.
ह. कावला
होय होय आ.
काहिजेव ना.
भाजी चपाती आमठी भात.
हो.
होय.
हम्म आणि काय घरचे कशी?
हायत बर. तुमची?
का म्हजे ते सगळे.
पाऊस पडायला का तुमच्याकडे आहेत.
लई जोरात पाऊस आहे इकडं पूर आलाय बाबा.
होय.
हम ओढ्याला तीन पाणी आले जोरात.
हा हा.
हेकडं.
आमच्या इकडे पण भरपूर पडलाय.
त पाऊसं हाय काय चालू तिकडे.
होय होय.
आणि काय म्हणतय.
काय नाही बघा तुमचं.
आणि ओमा ओम्याला वगैरे फिरायच्या आहे म्हणून.
होय कुठ जाणार आहे.
तिरपतीला जायचं म्हणला लागलंय.
हा हा मग काय बोलासा.
जाऊया म्हणून सांगितले तुम्ही कोण कोण येणार हाय.
मी माझं मिस्टर.
हा.
माझी मोठी ताय माझे मोठे दादा. छोटी ताय छोटे दादा.
परत ना मा ही दोन तीन वीर माझी आजी. एवढे हाय बघा हा.
फॅमिय
होय होय तुम्ही.
हम्म आणि् पण सगळी येणार मम्मी पप् पप्पा बहीण.
हा.
रात्रीच कॉल झालता त्याचा.
हा हा.
ते जायच म्हणून फिरायला.
हां हां. कधी निघणार आहे होय होय आलता आलता.
हम्म मला पण येऊन गेल थोड वेळ झाले.
होय.
कुणाचा तरी फोन चालू आहे वाटतं.
होय.
सोनू दीदीचा फोण आलता.
हा ह.
पाऊस जोरात चालू आहे. असं.
दादा पण गेलेच ना पंढरपूर ला.
हो दादा पण गेले आता आळंदीमध्ये पूर आलाय.
हा.
ता आळंदीच्या गावाच्या बाहेर राहला.
होय.
तिथच राहिली.
हा हा.
काय उद्या काहीतरी पुण्यामध्ये येणार आहेत परत. पाली उद्या येणार आहे नाय.
हा हा.
ते उद्या पुण्यामध्ये येनार आहे, ते शनिवार वाड्यात येऊन राहतात तिथ.
हां.. हा.
तिथला जा प, हं?
घरी कधी येणार आहे?
आता वीस महिना्यापर तिकडेच आहे आता ते, ते आता पंढरपुरला जाऊन दर्शन घेऊन. सगळं झाल्यानंतर मग येणार परत, तरी पंधरा वीस दिवस लागतील.
होय.
हम्म.
हा ह.
आमची दिदी पण आहे ना पुण्याला.
होय होय हाय कि.
हम्म त्यांच्या इथं वातावरण
होय त्यांच्या इकडे पण पुर ते नाही आला.
होय.
होय.
होय मी पण मध्ये, मला पण त्यांच्या मिस्टरांचा फोन आलता.
होय.
तिकड पुरत, म्हणजे त्यांची बहीण आहे ना तिथ कुठ. पडला.
होय हाय हाय.
ते पण त्यांना पण जाऊ थड पाणी वाढायला गेलेलं.
हा.
ते जाऊन घेऊन आलेत ते.
होय आलेत ते.
आणि काय जेवण
आं?
जेवण म्हणलं काही मेन्यू स्पेशल काही उदाण आहे.
मेनू भात, बटाट्याची आमटी.
बर.
चाईची भाजी आणि चपात्या.
श पींशे रुपये होत आहे.
स्पेशल आज का नाय, भजी होती.
भजी होते होय?
होय.
आमच्यात, आमच्यात भाकररवडी होती. ते काय? ते पानाच जे करत्यात त्याला काय म्हणत्यात?
आळुच्या वड्या.
हा आलूच्या वड्या होत्या.
होय.
हम्म.
हा.
मस्त झाल भारी वाटे.
होय.
र थोड कोण करल
हा हा चालते.